हा झाला चालु तुमच का त्याच्यावर तुम्हाला कॉल येत जातील तुमच्या भावाचे माये. असं जायचे हॅलो. हॅलो मला येऊ राहिला आ
हा येऊ राहिला आताशी आवाज, त्यांवरून कॉल कस करायचा मंग?
तुम्हाला नाही करता येणार, तुम्हाला थोडे दिवस नंतर तुमचे पण फॉर्म भरून देऊ आपण.
नंद
हूं लगेच नाही भरता येत तो.
नाहे आ.
हूं मा टास्क कंम्प्लेट झाला का म्या तुम्हाला रेफर करेल ना ते.
हा रेफर तुमी करेलकी.
माह्यां टास्क कम्पलेट झाला का मग तुम्हाला भरता येईन.
हूं मं.
तुम्ही तवर लोक कॉल उचलायचे आमचे बोलायचं.
फोन उचलायचं आन बोलायचं बास.
तरी पैसे येतील तुम्हाला.
हा!
हूं!
त ऑफर कोणी दिली तुम्हालाही.
दादान म्हणजे दादानी ह्यांला ह्यां न माला म्या तुम्हाला. नि म्या काका च्या याच्या वर.
हूं!
म काकाच्या याच्यात त खोलला लगलं पण तेत काय अपडेट आला काय कण त्याला.
काय लीत मग अपडेट येईल अस
दिदी न मी एगदा बोल्लो होत त्याच्यावर.
हा का.
हूं!
आपण दुसऱ्याला ऑफर करू शकतो ना त्याच्या तली
हूं! तुम्ही लिंक पाठून त्यां लॉक खोलाल लावत्यात.
त्याला समोरच्या लिंक पाढून समजा चालू शकतो आपल्याला काही फायदा होतो त्याच्या पासून.
हम्म.
लई पोर आपल्याकडे मग लिंक टाग लिंक त्यानला.
हम्म.
त्यानला वापर कराची लिंक त्यांना.
त्याला काय फॉर्म भरायच सांगायचं त्याला फक्त हे. ते आपण कॉल करून द्याल फक्त मलाम संग तुम्ही ऍपवर बोला.
हा,
त्याचा फायदा आपला फायदा हाय.
हा ना म त्यांच्यात मोल खोलू बोलायस कोण.
हम्म. तानाजी. आज्या.
सांला परत एक दादा नाव बरच मि म्ह
हम.
पातला जो विद्यती ह. दहा मिनिट बोलयच नमस्काकट करायचा.
हम्म आणी बोलण बाकी आलत उदक.
अरे रे खाम सांग तू. हा.
दहा मिनटं झाले कट करून टाकायच.
दहा मिनटां मधीच कट केल.
''हं''
हं ह.
भौतूपणा की काय.
हा,
ह मावशी कावून नाही आली वहिनी आज. घराण.
मम्मी ना आल्यावर मी आवरून तुला सगळं करण नाही आल्या. ह जोराल तो मम्मीच.
हो तेच म्हणलं मग.
हंम.
शूरच्या मावशेन देल होते ना.
हा, हा आशू दादा पाऊस झाला त्या बसला लेट गडबड झाली तर गेले मी पण लवकरच.
त्याला गडबड राहते प्रत्येक गोष्टी.
हम्म. त्याला किती चारशे काहीतरी रुपये आले.
चारशे कायतरी रुपये आलते का.
चारशे तीस का कायतरी तेन फॉम भरीला होता ना.
हा हा,
हम्म मी अंदाजनी भरल ना आता आम्हाला एकशे नव्वद, एकशे नव्वद आले.
एकशे नव्वद नव्वद
हम्म
म्हणजे आपल्या अकाऊंट ला काही जॉईनट ला होईल त्याला पडत त्या कशावरती ते
इ तो फॉर्म भरल जॉईन करतना.
ह समज
त्याच्यावर याच्या याच्यावर तुमचा नंबर मागितला असेल ना
हा मोबाईल नंबर तर दिला ना आणि ओटीपी
अ त्याच्यावर पडले अकाउंट वर.
का आजपर्यंत
ह
ह
दिेल जाल अपडेटला अपडेट येतं काय ॲपला.
हा लय अपडेट येत्याल मले बी लगे दिस दोनदा आलंत. मला तर पहिल्या पहिल्यांद
हा
आता बोल रल पण मग या अप वर या विषयी बोलावणे लावत
हा या ॲप वरुनच कॉल कराला लागलं.
ह्या ऍपवर ह्या ऍप विषयी नाही बोलायचं दुसरं काही बोला.
हा हा
असं याची हे हा पाचशे किती? ते म्हणत होते ऍप वर ऍप विषयी नाय बोलायच. रेकॉर्डिंग होती ना‌. आपला आवाज्याकडतो याच्यात